हा बोला ना, हा बोला ना, हो हो येते येते आवाज व्यवस्थित.
काय झोप वगैरे नव्हती ना लागली.
नाही नाही नाही झोपले, जागीच होते मी.
हा हा काय तुम्ही हाऊस वाईफ आहे का जॉब वगैरे करता.
मी हाऊसवाईफच आहे घरीच असते.
हा हा म्हणजे काय कधीच आतापर्यंत कधीच काय का मुलांच्या वगैरे
आता लाहान आहे ना, मी आधी करत होते माझ्या लग्नाच्या आधी करत होते, परत लग्न झाल्यावर वगैरे जरा प्रेग्नसी आणि ह्याच्यात माझ जॉबच राहिलं ते राहिलच परत. आता मुलगीलाही सांभाळला येथे कोणी नाही ना, मी जर जॉबला गेले तर मुलगीला कोण सांभाळणार? म्हणून मला नाही करता येत असाय. आता थोडशी मोठी झाली हा मुलगी लहान आहे, आता नर्सरी झाली तिची. एव अजून पण लहानच आहे ना चार पाच वर्षाचे म्हणजे सोडून पण जाऊ शकत नाही ना गरज आहे हा. मग त्यामुळं म्हणून नाही करतं.
लक्ष द्यावं लागतं.
होय होय आ त्याच्या घडीला तर तेच पाहाव लागते, एक वेळ पैसा कमी असलाच चालेल, पण मुलीं मुंलिची सिक्युरिटी पहिला बघावं लागतं आपल्याला मग ऐकायला ते ना त्यामुळे कुणाच्यावर विश्वास पण ठेवू शकत नाही, की बाबा हा ते बघतील आपले जवळचेच म्हणून आपण ठेवून जातो आणि त्यांनीच घात केलेला कधी कळत नाही असं होतंय
कळत नाही नाही नाही आता कायद्यानं पण तेच सांगितलंय आई वडिलांच्या शिवाय तुम्ही कुणावरच विश्वास ठेऊ आपल्या आणि आहेच तस
म्हणत्यात की नको तू काही काळजी करू नको हाय मी हाय कमवतो तू पोरगीकडे लक्ष दे तिला चांगलं सामं कार दे बास तिला शिकव सगळं-
आणि कसं आहे मुलगी म्हणजे जरा लईच काळजाचा तुकडा असल्या गत-
मग काय जास्त जीव असतो ना मुलींच्यावर-
हा एक वेळेस मुलगा असला तर जरास आपलं थोडस दुर्लक्ष झालं तरी चालतय.
होय पण मुलगीच्या ह्याच्यावर नाही करू शकनार.
नाही नाही बरोबर आहे ते होय मग आता नर्सरिला
हो नर्सरी झाली आता आता सुट्ट्या चालू आहेत तिच्या आता परत आता ज्युनियर के जी चालू होईल एक एप्रिल एक तारीख- पसून आता-
हा हा मग तुम्ही घरातच अभ्यास वगैरे घेतात- तिच काय असं काही ट्युशन वगैरे आणि -
ट्युशन वगैरे काही नाही घरीच घेते ती करते पण अभ्यास आणि मला नाही वाटत इतकं लहान वयात- आता पासून ट्युशन आणि अभ्यासाचा लोड का द्यावा त्यांना जितकं ती करतीये हाय तिच्या हिच्यान करती ती सगळं स्कूल मध्ये आला की सांगते हे घेतलं ते घेतलं घरी तिला- करायचा असतो ती सांगते मला अभ्यास करायचाय तू घे माझा अभ्यास मग ती क करती पण सांगितल्या वर तिला जेव्हा मूड असेल तेव्हा करती नाही ती म्हणते कधी आज मला न नकोय मम्मा आज राहूदे तर ठीक आहे राहू दे बाई मी नाही फोर्स करत तिला- मग जास्त फोर्स करून पुढं भरपूर अभ्यास यात- तस ना लोड देऊन ते परत अभ्यासामधला इंटरेस्ट निघून जाण्यापेक्षा आपण बरं आहे की आता तिच्या ह्याच्यान कलेन घेऊया- काय कुठं पाठीवान तर पडत नाही ती लेवलवर आहे टीचर पण बोलते की तिचं सगळं परफॉर्मन्स चांगल आहे म्हणत्यातच- स्कूल मध्ये सगळं पेपर्स वगैरे पण लिहिती सगळं शिकवलेलं तिच्या लकशात राहते पण म्हणतात सगळं- तिचा आयक्यू पण त्यामुळे चागलंय. कि बाबा लगेच ग्रास करून घेत्या कोणतही नवीन असू देेत टॉपिक शकू दे काही शकू दे ती लगेच ग्रास करून करून घीत्या चांगलं.
हा आणि आपल्या टाइमाला कसं होत सात वर्षापर्यंत तर काहीच आपल्याला नव्हतंच. कुट तर अंगणवाडी बसलो पण आता कसं आहे. मुलांच्या आपल्यापेक्षा जास्त मुलांवरच जास्त भार आहे की तुम्ही आता त्याबरोबर तुम्ही पळाला तर ठीक आहे म्हणजे जग सगळं पळण्याचच चालू आहे ना आता- आणि जो काय आम्हाला भाग होता पाचवीला वगैरे इंग्लिशचा
तो आता इथ नर्सरीला वेगर आहे आता आपण एबीसीडी कधी शिकलो पाचवीला अस ताना पहिल्यांदा ऐ बी सी डी शिकलो. हित नर्सरीमध्ये आता नर्सरी झाल्या तर तिला पूर्ण ए टू झेड सगळे लेटर्स लिहिते ती स्मॉल लेटर कॅपिटल दोन्ही चाल येतात तिला
हा नाही बरोबर आहे. आमच्या टाईमाला काय फक्त कॅपिटल लिपी स्मॉल लिपी ती पण समजाय हा खूप वेळ जायचा आम्हाला तरी स्मॉल लिपीतले अक्षर वगैरे वगैरे सगळ अस आणि आता तर करस्यु अगदी लहान पहिलीच्या मुलांपासन चालू आहे.
होय होय
त्यामुळे आता आता त्यांचा स्पर्धेच्या वेळेस सिल्याबस पण त्यानुसार हाय त्यामुळे आपल्याला पण आता ह्यांचा अभ्यास घेताना आपल्याला पण थोडं पहिला तयारी- ठेवायला लागेल आणि मग त्यांचा अभ्यास घ्यायला लागणार अशी कंडिशन आहे.
हा नाही नाही आता शाळेच्या फी वगैरे पण भरपूर आहेत ओ तशा
हो खुप आहेत. खूप म्हणजे सिटी वाईज बघायला गेलं ना तसं तर मेन मेन मोठ्या सिटीमध्ये तर सी बी एस सी पॅटर्न प्रायव्हेट स्कूल्स ला भरपूर फीज आहेत.
नाही म्हणजे हेच की पण कसं आहे प्रत्येकाच्याच काही कंडिशन तशी नस फी भरण्याजोग असं पण आहे, खर भरपूर म्हणजे तुम्हाला चांगलं शिक्षण द्यायंच असेल व्यवस्थित सगळं करायचं असेल तर फी भरूनच
फी भरावेच ला मग काय मग त्यामुळ असं वाटत की आज काल इतकं महागाई वाढल्या सगळं फीज वगैरे- जेवढं वाटते की असं वाटते की एकच मुल बास वाटाय लागलंय. की दुसऱ्याच घेऊन पुढे जाऊन दोन्हींचं स्कूलच कस मॅनेज करणार घराच पण सगळं बघायचं बाकीचा पण खर्च आहे. त्यामुळे वाटतं की बाबा एकच आहे तेवढ्या तिलाच आपण शिकवा एकच घ्याव बास कराव तेवढ्यावर
हा नाही बरोबर आहे की आणि आत्ताच्या युगात मुलगा मुलगी
कसं होतेय आजच्या युगात आपण जर आता नाही असू दे होईल काही तर मॅनेज म्हणून घेतलं. आणि उद्या धड तिची पण नाही इथं पण नाही आपल्याला पण स्ट्रेस काही करू पण शकणार नाही दोन दोन मुलां सोडून जायचं कुठं आपल्याला पण काही हात पाय हलवता येणार नाही म असा प्लॅटफॉर्म कुठं काहीतरी भेटला की घरच्या घर घरून आपण काहीतरी करू शक असं भेटला तर चांगलंच आहे आपल्याला मिळालं तर तसं
मिळालं तर
करायचं मग ह्याची पण व्यवस्था नाही स्कूलची व्यवस्थ जाणार नाही त्याचही नाही घर आपणही मनासारखं जगू शकणार नाही काही सगळेच मळ मारून जगायचं व्हा लागेल.
त्यापेक्षा दोन्हींवर करण्यापेक्षा एकीवरच आहे ते
फोकस केलेला बरं तिलाच काय ते चांगलं एज्युकेशन देऊन तिला सगळं काय अस फॅसिलिटी देऊ सगळं
हा ते तर बेस्टच आहे आणि आता काय मुलगा मुलगी समान आहेत. त्यामुळं आम्ही मुलगी आहे कसं शिकवु हे आता गेलेच सगळ्या पालकांच्या डोक्यात निऊन गेले.
आता काय सरळास सगळीकडे एक मुलगी आहे ना बास म्हणतात मुलगी तिला शिकवू तिला तिलाच काय असेल ते आपलेच म्हणायचं. आधीच्या काळी मात्र मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे हे असायचं पण आता कोणी एवढं करत नाही मुलगा पेक्षा म्हणतात मुलगीच असलेली बरी
आता मुलांसाठी नवस कोण करत नाही आतख मुलगी
हा हा होऊ दे नवस करतात.
पण जेवढी मुलगी होऊ द्या आपण म्हणतो तेवढच तिची काळजी आणि जपणुक हे सुद्धा प्रत्येकाच्या म्हणजे जमायलाच पाहिजे ते-
त्यामुळ आत्तापासूनच मुलींना आपण लहान आहे तोपर्यंत तिला म्हणजे सेल्फ डिफेन्स सगळं शिक वायचे जसं की कराटे वगैरे असू दे स्वतःच संक्षण करण हे आतापासून एक एक गोष्टी तिला सगळं शिकवायला हवे की ग गुड टच बॅट टच वगैरे या ठेवलं तर चालते पण ह्या गोष्टी ये महत्वाच्या आहेत.
शिकवायलाच पाहिजेत ह्या कारण कसये
सगळं त्याला शिकवते की बाबा गुड टच काय बॅड टच काय कोणी दुसऱ्याने हात लावला तर नाही कसं म्हणायचं त्यांना नो म्हणून सांगायचं परत कोणी कस जरी टच जरी केलेलं तुला जाणवला तर डिरेक्टली तू मला नाही तर बाबा येऊन सांग म्हणजे तिला आतापासून आम्ही सी सिक्युरिटी हे करायले बाहेर आता कस होते गावी गेले की काय तर कार्यक्रम तेन आपण बिझी राहतो ती मुलगी खेळत अस ते कोण कोणाच काही सांगता येत कधी म त्यामुळे तिला त्या दिवशी आम्ही आम्ही दोघंही ते प्रयत्न करत असतो की, तिला आता थोडं आणि एक पुढच्या वर्षी म्हण आ. तिचे बाबा म्हणले की, पुढच्या वर्षताण तला कराे वगैरे घालू म्हणतात की, तिला. संरक्षण तिचं ती स्वतः करायला शिकू दे म्हणतात.
करायला शिकू दे बरोबर आहे की, नाही कराटे मुलगीला आलेच पाहिजेत. कारण कसं आता एक लहान आहे तोपर्यंत ती तुमच्या सोबत असते तुमचा हात धरून चालेल. मग कधी तर आता. हा, म्हणजे तिज तिला पण संरक्षण करता यायलाच पाहिजे आणि खरोखर तुमचा ऐकू''--'' तुही मला भारी वाटलं की, तुम्ही मुलगीला एवढं तिच्या पायावर खंबीरपणे उभ. करताय गावाकडच्या इकड एवढं नाहीय तस. आहे म्हणजे काळजी घेतात सगळं सांगतात हे करतात. पण जर तसं काही भीती वाटाय लागली ना. कि नाही नको बाबा आपण लग्न लावया रिकाम होऊया.
ह् नाही लग्न हा, काय पर्याय नाही आहे मुलींच्या संरणरक्षणासाठी आज मुलगी हित व्यवस्थित आहे उद्या माहती आहे का सास ''--'' री ती व्यस्थित असू शकते. नार का सुखी असणार आज आपण तिला स्ट्रॉग बनवल तरच ती राहू शकेल ना. त्यापेक्षा लग्न करण्यापेक्षा तिला चांगलं शिक्षण देऊन चांगलं संस्कार देऊन तिच्या पायावर तिला उभ. करा ना उद्या ती कुणाच्या ह्याच्यावर राहता कामा डिपेंड राहता कामाने. कि बाबा आज मला हे करायचंय आणि हा खरे सक्षम बनव. हाच महत्वाचा आहे आता.
हा, बरोबर हाय आणि नाही आता मुली काय कुणाच्या मुलाच्या पेक्षा तर कितीतरी. पटींन मुलीच पुढं आहे.
होय होय.
भरपूर सगळ्या सगळ्या क्षेत्रात.
सगळ्या क्षेत्रात मुलीच आहेत.
परवा आता आम्ही असंच गावातत होते मग ती. ट्रेन म्हणजे आमच्या समोर त ट्रेन पास झाली आणि त्यामध्ये ती मुलगीच होती एवढी छान दि''--'' सायला होती नाजूक बारीक आणि. ट्रेन एवढ एवढ्या कॉन्फिडेंटलीथ ती चालव होती हा एवढ भारी वाटलं. म्हणजे बघून की हा, बाबा आम्ही नाही तिथं खरं मुलींनी कुठ तरी बाजी केलेली आहे ते ब.
आज कुठलं क्षेत्र पाठीमागं राहिले नाही सगळ्या क्षेत्रात आहेत व मुलीच. सगळीकडे पुढे त्या मुळे मुलगीला मात्र शिकवायचं म्हटलं. जिद्दीनं शिकवायचं तिला ज्याचीच आवड आहे त्यात तिला करियर करायला द्यायचंय. सगळं आधी माझी मुलगी तर आता पासून. च ती अजून स्कूलला जायची होती तेव्हा पासून म्हणते की, मामा आई मी डॉक्टर होणार आहे. मोठी झाल्यावर मी डॉक्टरच होणार आहे दुसर आम्ही तिला म्हटल नको. तू हे हो नाही मला डॉक्टरच व्हायंय म्हणतात ते आता पासून. तिच्यावर ठीक आहे म्हलं तिलायच्याघण आम् हॉस्पिटलमध्ये गलो. कि ति सांगत असते मग तिथलं पेंटिंग किंवा ड्रॉइंग् वगैरे लावले. ळ मधी बघते विचारते मम्मा हे काय हाय हे काय हाय बाबा. तिला मी आम्ही लपत नाही तुला कशाला पाहिजे असं नाही म्हणत तिला का सांगतो की. हे असं आहे हे आतला पाठवतं हे आपलं. पोटात अस असतय हे हृदय असं असते सगळं तिला दाखवत तिला इंटरेस्ट वाढवाय जेणेकरून ती पुढं. चेंज करतय का तिच्या माइंडमध्ये डॉक्टर सेट आहे ना तर काय करावं लागणार आहे त्यासाठी किती अभ्यास. तर सगळ तिला देत असतो आम्ही सांगत असतो. एखाद्या एखाद्या इंटरव्ह्यू वगैरे जरी लागला ना. मी बघत असलेला एखादा इंटरव्हू वगैरे, टीव्हीला वगैरे लागतो तर तिला तिथ बसवतो, भले- तिला नाही समझु दे काय, पण ते डॉक्टर आहे त्यांनी काय तरी सांगायल्यात. त्यात एक दोन शब्द तिला जर तिच्या कानात गेला तिच्या मेंदू मेंदूपर्यंत पोचला ना बस झाला आम् म्हण-
बास झालं होयच की. आणि नाही ती एवढ्या लहानपणी डॉक्. डॉक्टर होणार आहे म्हणते म्हटल्यावर तिच्या डोक्यात पण तशा दृष्टीने काहीतरी क्लियारीटी असणार आहे.
ती म्हणार नाही आ्ही पण तिला नाही बोललं ठीक आहे तुला कुठलं व्हायंय डॉक्टर व्हायच ना ठीक आहे. हो म्हटलं. आम्ही आतापासून तिच्या एज्युकेशनसाठी जे काय आता पुढं लागेल बाबा पैसा पुढची कंडिशन माहित- नाही आतापासूनय तिच्या नावाचे सेविंग्ज वगैरे सगळ बाजूला एज्युकेशन साठी सगळं आम्ही ठेवायला लागलोये जणेकरून. पुढं तिला कुठल्याच कुठेच प्रॉब्मेम येता कामा नाही की एज्युकेशनला फी क भरायला आपल्याकडे पैसे- नाहीत अशी कंडिशन येता कामा नाही म्हटलं. मग तिला भले फॉरेनला जाऊन शिकायचं - तिची इच्छा असली ना, तरी ती सुद्धा ती सुद्धा पूर्ण करायची ह्यांच्या तयारी ठेवली आहे आम्ही.
हा नाही बरोबर आहे की होय. आणि मुली कस आपण काही त्यांच्यासाठी करेल ना त्याची जाण- ठेवतात हो त्यामुळे हम् मुलांच नसत तस पण मुली आपले वडील सुद्धा कुठल्या कष्- ष्टाने काढलेले आहेत कश्या पद्धतीने आपल्याला शिकवलेले आहे.
त्याची जाण ठेवतात त्या.
हा जाण ठेवतात. आता काय झोपले का मग मुलगी?
हाय खेळत बसली, तिला झोप नाही आली आज म्हणजे आज लेट- न उठलीय त्यामुळ बसलीये खेळत त्यामुळे चालू आहे तिचा.
बरं बरं चालतय, ठीक आहे, ओके. बोलुया आपण आणी परत हा.
हो हो चालेल ठीक आहे ओके हां हा.